हॅलो.
हॅलो.
हा येतोय का म्हंटलं आवाज?
हा येतोय
हा - हां - हां. ते जरा असं नेटच बहुतेक काय तर प्रॉब्लेम आहे. त्यामुळं जरा आवाज उशीरा येतो बहुतेक
आवाज रेंज - रेंज- रेंज ह होते. रेंज मध्ये नाहीच.
हाय आहेय मी घरातच आहे रे मला हाय फुल रेंज आहे.
होय.
हा -हा. सागरेश्वरचं काय म्हणतो तस? हॅलो. हॅलो.
हा बोल.
हा तुझाच आवाज कटतोय मध्ये अध्ये बघ अच्छा येतोय का आता आला बघ आवाज व्यवस्थित. सागरेश्वरचं काय म्हणत हुतास ते सागरे्वरचं फायतर सांगत हुतास ना.
हा म तिच की अडीचशे तीनशे रुपये केले इंट्री फी त्यनी. अजाज पण काय आता. चांदोली सागरे्वर हाय का नाय म्हणजे काय प्राणी नसत्यात बघायला